काय कर
बसली आता जेवण करते.
हम् काय केलय जेवण?
काय नाय मुगाची उसळ काय नको करु आई तेच करून दे.
हम्म हं
बोला जेवण करत बोलणार काय?
अ नाई बोला ना
काय म्हणे काय चालु ये काय मुगाची उसळ
मुगाची उसळ पण ये मग स्वयपाक येतो ना. स्वयंपाक मला आवड टायमाच युट्यूब चॅनल ये अ हम् मी अन्नपूर्णा म्हणून
बरं
हम्म त्याच्यावरती माझे व्हिडिओ आहेत. असे अगोदर खुप होते. तर पण हॅक झाले ते आणि मग आता चालू केलेले आहे सध्या अ पाय आठ नऊ महिने झाले पण वेळ नसतो मला बनवायला मग काय हळूहळू काही वाटलं त करते.
हम्म काय केलय मग आज जेवण?
आज मुगाच उसळ पण ये. आणि काय म्हणतात काळी उडदाची डाळाची भाजी.
मुगाची उसळ आणि
डाळ असते ना उडीद उडीद डाळ हा त्याची त्याची आमटी बनवलेली ये आई बनवते आता
हे
हम्म
तुम्हाला काय काय येतय स्पेशल असं तुम्हाला जे आवडतं कराय
स्पेशल आवडतं ते नॉनव्हेज आवडतं मटण
बरं
ना
रेसिपी सांगितली तर बरी होईल.
हा बरं मटनची म रेसिपी सांगते. पहिल्यांदा मटण घेऊन यायचं आणि मटण आ मांडीचं घ्यायचं. थोडस चेस्टच घ्यायचं ब घेतांना आणि थोडस ते काळीज असत ते पण घ्यायचं. त्याच्यामध्ये मग नंतर घरी आ ल्यानंतर ते चांगलं वॉश करायच तीन चार पाण्याने धुऊन घ्याय चं चांगल स्वच्छ धुतल्यानंतर कांदा चिरायचा कांदा चिरल्यानंतर
म क या च्या पातील्यामध्ये टाकायचे पातील्यामध्ये तेल टाकायच जिरे टाकायच आणि हळद टाकायची थोडीशी मिरची टाकायची छ आणि धुतलेले मटन त्याच्यात टाकून द्यायच अस थोडस अस परतून घ्यायचं छान परतवलं का मग ते थोडस अ कुकरला टाकायचं ते सॉरी कुकरमध्ये करायचं इथे हे कुकरला टाकल्यानंतर हळद टाकायची आणि पाणी टाकायच आपल्याला जेवढं - पाहिजे तेवढं शिजण्यासाठी म नंतर त्यात शिजलं का थोडस चार पाच शिट्ट्या घ्यायच्या त्याला जास्तीत जास्त सहा शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे मटणावरती अवलंबून असत ना ते असं
ते कसं मटण शिजल त्याज्या वर असल ना म्हणजे जर चिकन असलं तर दोन शिट्टया द्याव्या लागत्यात जर मटन असलं तर लव -
हो लवकर नाही शिजत ते मग तरी सहा सात शिट्ट्या घ्याव्याच लागतात मटनच्या मग ते झाल्यानंतर - शिजलं का मग ते थोड गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर शिजताना थोडसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं शिजताना एकदम थोड पण नाही टाकलं तर चांगलंय असं मग ते झाल्यानंतर - आम्ही मीठ नाही टाकत त्याच्यामध्ये
हम्म
असं मग वरतून मीठ टाकतो आम्ही त्याच्यामध्ये
पूर्ण झाल्यावर
पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जेव्हा भाजी बनवतो ना आपण रश्याची असं आम आमटी आमटी नाही म्हणता येणार त्याला स सार अस ते लाल लाल दिसत तरंग मग काय करायचं - ला कांदा घ्यायचा आलं लसूण अ थोडी हिरवी मिरची घ्यायची त्याचं वाटण करून घ्याय च व थोडा कढीपत्ता घ्यायचा त्याच छान वाटण करून घ्यायचं
काय विकत आणाय लाग असलं
हा कढीपत्ता हो मार्केट मधूनच आणावं लागतो अस मग ते वाटण - बनवल्यानंतर तेल घ्यायचं थोडं जास्त तेल वापरायचं तेलामध्ये ते थोडा कांदा परतून घ्यायचा कांदा परतवल्यानंतर जे वाटण आहे आलं लसून कांदाच ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं परत तुमच्याकडे तमालपत्र वगैरे असेल अ ते खडे मसाले टाकायचे थोडे त्याच्यामध्ये करताना मग त खडे मसाले छान परत - परतून घ्यायचे दोन लवंग घ्यायचे - थोड मिरी दोन तीन मिऱ्या घ्यायच्या आणि ब थोडसा यात तुकडा घ्यायचा दालचिनीचा तुकडा घ्यायचा अस छान तुन घ्याय परत थोडस वरतून कडीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये कढी पत्ता असा चांगला तडतडू द्यायच एकदम छान अस मग ते चांगलं झालं का तो तेल तेल सुट सुटोसतो पर्यंत त्याला अस परतवायच नंतर आपण जे मटण केलेलं अस त ते टाक टकायच त्याच्यामध्ये ते शिजवलेलं मटण ते अगोदर बघून घ्यायच शिजलंय का नई अस तर मग उकळी फुटते, उकळी अ आल्यानंतर म मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. असं म मीट टाकल्यानंतर मग तुम्ही ते सर्व्ह करू शकतात लगेच खाण्यासाठी, मग काळ्या मसाल्याची भाजी वगैरे काळा मसाला पण ऍड करतो ना आपण लाल मिरची काळा मसाला?
हो हो, हा.
त्याची टेस्ट छान लागते ती
आ म तुम्हाला फ्राय मध्ये आवडतय काय? असं
दोन्ही आवडता, दोन्ही आवडतात ग्रेव्ही पण आवडते आणि फ्राय पण आवडत, चिकन अ फ्राय मध्ये चिकन आवडत. असं तंदुरी तंदुरी असते ना, ती जास्त आवडत तंदुरी.
बर.
बटर लावून ते हम्म ते छान लागत. आणि अंडे पण आवडतात अंडे ऑम्लेट आवडत आणि बॉईल पण आवडतं पण बॉईल मी स खाते असं.
बॉईल, बॉईल एवढं काही आपल्या इकडं खास नाही.
नाही, आम्ही आम्हाला सकाळी उठल्यावरती दोन अंडे लागतात रोज. दोन अंडी खाल्ली का मग अच्छा हा असतो, अंडी खाऊन घ्यायचे मग
अंडी, अंडी खाऊन चहा पिता?
हा अंडे खाऊन चहा पिते, पहिल्यांदा च चहा पिते, म नंतर अंडी खाते, परत चहा घेते. असं.
डबल वेला डबल वेळा चा?
नाही आत भरपूर वेळेस असतो चहा, आता कमी केला चहा त्या मनाने. अस आणि चहा पण तो पण याचा आवडतो हम्म. मला ह्य चहा आल्याचा चहा कडीप ता आणि पुदीना टाकायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता नाई लेमन ग्रास. गौती चहा, गौती चहा असतो ना?
हो.
हो तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि पुदिना असतो ना पुदिना? पुदिना पण टाकायचा त्याच्यामध्ये.
पुदीना पहिल्यांदा ऐकालोय मी, पुदीना चहात टाकत
हो चहात टाकतात, तुम्हाला नाही माहिती?
नाही, आमच्या इकड नाही तसं काय.
णि अ काय म्हणतात ना, इथं नाव ऐकून ये? सापुतारा त तिथं पुदिन्याचा चहा पिलेला परत मध्यप्रदेश मध्ये पण पुदिन्याच चहा बनवतात, तुम्ही बनुन बगा ना त चहा हाय ना, चहा बनवताना आप पण पाणी टाकतो पाणी टाकल्यानंतर चहा पत्ती टाकायची मग - चांगला उकळला का, मन नंतर उकळल्यानंत - तर मग त्याच्यामध्ये काय हे टाकायचं. लेमन ग्रास टाकायचं, आलं टाकायचं. आणि मग नंतर ते पुदिना टाकायचा क्रश - करून घ्यायचा तो, थोडासा असा कांडून घ्यायचा. थोडसा, नाहीतर असा जरी टाकला तरी छान लागतो. आणि मग थोडसं, लगेच दूध टाकायचं थोड्या वेळानी. आणि मग ते पातळ होतो ना, आल्याचा चहा पातळ होतो. पण सगळ्यात शेवटी टाकायच आलं. असं, नासून जातो ना. मग सगळ्यात शेवटी टाकायचा, असा. आणि ज्याला पाहिजे त्यांनी साखर पण टाकू शकतो आपण, तसं आणि वेलचीचा चहा पण, सुंदर लागतो.
हो, ये बसाव -
हो आणि जायफळचा पण चहा छान लागतो, पण जायफळ थोडंसं टाकायचं त्यात. त्यामुळे जास्त नाही टाकायचं.
जास्त टाकल्यामुळे, जे इथल कडवट तर नाही ना झाला.
लागतं पण थोडंसं टाकायचं जायफळ, जास्त नाही टाकायचं. मग तो चहा -
तुमच्याकडे, जास्त प्रकार आहेत चहाचे.
हो आ -
तिकडं पण आहेत खरं कसं, आधी आमच्याकडं बासुंदी चहा पीत, गुळाचा चहा पीत सगळ इथ -
गुळाचा चहा- हा गुळाची पावडर मिळते. तुमच्याकडे गुळ फेमस हे ना? पण.
होय, गोड ऊस - ऊस, होय सीझन चालू झालाय, गुळाचा सीझन आमचा. आता इथं गूळ चालू होतोय बघा करायला. ऊसाचा सीझन झालाय सगळीकडे ना.
हूं हूं.
बरं सगळ्याना,
आणि य उत्पन्न अ याचं जास्त आहे ना ऊसाच.
होय, उसाचं उत्पन्न जास्त हे.
आय त्याच्यामुळं गुळ पण जास्त प्रमाणात होतो. ऊसचं जास्त पिकतं आणि- काळीभोर जमीन हे ना शिवाय - हूं.
मग शहरीत कुठे पण शहरी भागात गेला तरी तुम्हाला ऊस दिस
हो ऊस असतोच आणि वातावरण न- काय म्हणतात ना, अं असं, म जास्त हे पण नाही म्हण- ता येणार, त्रासदायक नाही असं. त्रासदायक वातावरण नहीये.
त्रासदायक नाही, तेवढंच आपलं- जसण तसं नाही म्हण - नाही म्हणणार येण्यासारखं असं नाही. आहे थोडंफार, तसंही आता इकडे आम्हाला - इचलकरंजी हुबळी परत अ - कोल्हापूर या जवळ कागल एम आय डि सी हे ना.
हूं हूं.
मग ती सगळं, कारखान्याचं धुर वगैरे पाणी बिणी ते सगळं येणारच न.
अच्छा अच्छा, हू हू.
ते, एवढं पण नाही.
हुं हुं ओके हुं. आणि आता गाड्या त - जास्त झालाय त्याच्यामुळे ते काय प्रदूषण होणारच. हम्म. अच्छा, बर हम्म हम्म. तुम्ही युनिव्हर्सिटीला चक्कर मारतात की नाई?
होय जातोय
मोर खूपये, माकड आहे तिथं खूप, युनिव्हर्सिटीमध्ये.
हम्म. तुम्ही आज शाहू पॅलेस ला गेलाय काय नाई कधी?
मग गेली होती ना, शाहू
हा. तिथे पण शाहू महाराजांची तलवार
हो हो आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारचे याचे मुखवट े ठेवलेले गाई म्हशी काय ते त्यांचे हरण हो हर
हम्म.
छान आहे ते पण एकदम बरं. चला बोलूया का नंतर हो हो चालेल.